आवाज याय लागलाय
हो हो येतोय.
हां हां बोला की काय म्हणता? हां मस्त आहे बघा तुम्ही?
हो मी पण मस्त आहे.
हां जेवण वगैरे झालं?
हो हो जेवण वगैरे झालं. आणि चाललंय रोजचं.
तुमचं
आमचं नाही अजून जेवण आता जेवणार बघा.
ह ह काय म्हणतो कसा चाललाय तुमच
हा हे चांगलं आहे. आता सुट्टीला अगोदर गावाकडे जाऊन आलो ना आम्ही त्यामुळे आ आता अधिक मासाला काही गेलोच नाही आम्ही.
हा हा.
हा. तुमच्याकडे?
म्हणजे तुमची आणि आमची गंमत सारखीच आहे.
होय होय अगोदर आम्ही गेलो ना गावाकडे पंधरा दिवस पंधरा का वीस दिवस गेलो आम्ही लग्न होत त्याच्यामुळे. मग आता नाही गेलो परत लांब होत ना गाव जाऊन येऊन करायला.
हो हो.
आणि त्येच्यात मुल लहान असल्यामुळे सारखं सारखं प्रवास करणं पण नाही बरोबर. आणि आता दोन दिवसात त्याची शाळा पण चालू होणार. त्याच्यामुळ म्हटलं परत एकदा कधीतरी जाऊ.
बघ किती गंमत आहे ना लोक केवढे फोटो टाकतायत. रील्स बनवतायेत केवढं सजावट स्वागताची तयारी खूप करतायेत आणि आपण हे सगळं या वर्षी
हो हो मिस केलं ना म्हणजे अगोदर सुट्टीला जाऊन आल्यामुळं राहिलच ते.
हो.
त्याच्या मुळ नाही गेलो होय -होय -होय -होय ते पण आहे सोडा तसही आपण मधी आपण कधी पण गेलो ना तर तेवढी हाऊस वगैरे होतेच आपली तिकडे.
छान वाटतं ना पण आता बघा किती? आधीची पद्धत कशी होती. आणि आताच्या केवढ्या लोक म्हणजे नवीन नवीन काही तरी शोधून आणायच आणि तस करायचं
करून एडिट करून परत ते मोबाईल वर सोडायचं
हो ज म्हणजे इकडे काही केलं की लगेच इकडे स्टेटस अपडेट हो
हो हो लगेच होतो थोडा आणि त्या स्टेटस मु ना कोणत्या घरात कोणती गोष्ट आहे घडत आहे ते लगेच आपल्याला समजते किंवा अगोदर कसं व्हायचं एक एखाद्याने सांगितल्यावरच त्या त्याचा बडडे आहे असं कळायचं हो आता स्टेटसमुळे ना हा आज ह्याचा बर्डे उद्या हचा बर्डे असं कळत आपल्याला किंवा मग असं गणपती असेल तर बघा आपण अगोदर कसं करायचो प्रत्येकांच्या घरी जायचो गणपती वगायला किंवा त्यांनी कशी मूर्ती आणली पण कशी आणलय असं बघायचो आता मोबाईल व सगळ्यां च्या घराचे गणपती क साहित कळतात आपल्याला किंव्हा दिवाळी असली. स्टेटस अपडेट्स असल्यामुळे की नाही आपल्याला लगेच माहीत मिळते कुठे तरी झालं म्हणा की लगेच आपल्याला कळत
किती म्हणजे मोबाईलचा हा फायदा पण आहे ना कि जी गोष्ट आपल्याला माहित नसते कि ती आपल्याला लगेचच कळते किंवा एखादी आपण विसरतो कदाचित कोणा वाढदिवस असू दे किंवा लग्नाच्या शुभेच्छा किंवा इतर कसल्या गोष्टींच्या कुणाच परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले. किंवा कशाही शुभेच्छा द्यायला आपण विसरलो तर ह्या सगळ्या गोष्ट मुळे आपल्याला समजत की नाही आज हे आहे. आपल्याला त्याला किंवा तिला फोन करायचा आहे. शुभेच्छा चछदे
होय होय आहे होय होय आहे सोडा ते म्हणजे एखादी गोष्ट आता जर अगोदर कसं व्हायचं कोणीतरी गोष्ट ती सांगितल्यावर आपल्याला कळायची आता मोबाईल मुळे बघा लगेचच आपल्याला कळतय किंवा फोन लावून पण लगेच सांगू शकतोय ना कुणाला पण अगोदरच्या वेळी असं नव्हतं ना अगोदराच्या वेळी पत्र लिहित होते. मग ते पत्र टाकायचं ते आपल्याकडे दोन किंवा तीन दिवसांनी येणार मग तिच्यानंतर आपल्याला ती न्यूज कळणार. त्या लगेच
तुम्ही केलंय का कधी असं पत्र वगैरे पाठवलंय कोणाला
हो हो पाठव अगोदर पाठवत होतो. एक दोन वेळा फक्त असं. पाठवलेलं मावशीला वगैरे,
आम्ही पण पाठवायचो मस्त छान वाटायच पत्र पाठवायला आणि आपण पाठवले प त्रावर समोर च्याने त्याला आपण विचारलेल्या प्रश्नाची उत्तर किंवा आपल्या सोबत आणि काही पाठवलं की छान वाटायच.
छान वाटायचं म्हणजे आपल्याला कुणाच तरी पत्र आलं ह्याच्यातच खूप मोठ असं हे होत ते
हो आम्ही पण पाठवायचो जे दूर असायचे ना आत्या, मामा, काका, आजी बाबा, असायचे मग त्यांना पाठवायचो. आणि इकडून मग काही तरी त्यांना विचारायचं मग ते लक्षात ठेवायचं आपण त्यांना काय विचारलंय. मग त्यालाच ते परत उत्तर पाठ पाठवायचे. आणि कधी येणार. काय येणार ही सगळी माहिती आपल्याला त्यांच्या पत्रातूनच मिळाची
पत्रातूनच मिळायची, पण आता कसं मोबाईल बोलणं होत तस पत्रातून जास्त होत नसतिला ना तेवढच मोजक्या किंवा ठरावीक महत्वाच्या गोष्टी तेवढ सांगितल्या जात असायच्या पण आता मोबाईल मुळे कस होत प्रत्येक शब्द शब् तर सगळं आपण सांगतो.
हो आणि आधी मं मोबाईलचा पण रिचार्ज म्हणजे तेवढाच व्हायचा ना त कि हा एवढे आणि पैश लागायची प्रत्येक त्याला एका एका मिनटाचे पैसे लागायचे आता कॉल ला लिमिट नाहीये तुम्ही कितीही कॉल करू श शकतात एकमेकांना फ कितीही वेळ एकमेकांशी बोलू शक त्याच्यामुळे आता असं आहे की आहे ना फ्रीच आहे रिचार्ज तर केलेलाच आहे मग करायच दिवसंदिवस लोक
असतात असतात होय होय आता अनलिमिटेड आल्यापासून
थोडा वेळ जरी फोन बाजूला ठेवला तरी की, लोकांना करमत नाही. काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाट
होय होय वाटतय सोडा. ते पण आहे. मोबाईल म्हणजे आता एक गरजेची गोष्ट झाली आहे. हा पण त्याचा फायदा पण आहे. तसा पण, तो कमी प्रमाणात तो वा पर केलेला बरा.
ते तर आहेच, म्हणजे काहीतरी चला म्हणजे चांगली गोष्ट तर कळतेच, पण काहीतरी कुणी अडचणीत असलं किंवा कुणाला आपली मदत पाहीजे असेल किंवा आपल्याला त्याची मदत पाहिजे असेल तर आपण एका क्षणात म्हणजे कधी विचार नाही करत की रात्र आहे दिवस आहे की, समोरचा कोणत्या हेच्यात आहे? जस ही ज्याला गरज वाटली. तो त्या क्षणी फोन करून मदती, मदत घेतो म्हणजे समोरच्याची.
होय, होय ते बरं पडतय ना. म्हणजे त्याच्यात वेळ जात नाही ना, लगेच आपल्याला एखादा फोन केला की लगेच आपल्याला मदत मिळते.
ते तर आहेच, आणि मग अजून नवीन-नवीन सुविधा अजून येत आहेत, की आपल्याला कुठ. कठे जायच आहे, तर मॅप ओपन केला की त्याच्यावर समजत की हा. ते इथून इतके किलोमीटर दूर. आहे. आणि मग तुम्हाला हीतून असा रस्ता. रस्ता पण मग तुम्ही इकडून जायचं. लेफ्ट घ्या, राईट घ्या, की पुढे ट्रॅफिक आहे. हे सगळं आपल्याला मॅपमध्ये दाखवलं जातं. कळत म्हणजे की.
हो आणि युट्यूब बघा, युट्यूब मूळ. घरी बसल्या कुठल्या पण ठिकाणाची माहिती म्हणा युट्यूब वर सगळ्या गोष्टीची माहिती मिळते, आपल्याला घर बसून.
हो तुम्हाला काहीही म्हणजे नवीन काही पदार्थ बनवायचे. चा असूद्या किंवा एखाद्या एक एखाद्या ठिकाणी जायचं असूद्या, प्रत
हा माहिती आपल्याला घर बसल्या मिळते. अगोदर काय व्हायचं? कुठली तरी रेसिपी पाहीजे झाली ना की, आपण दुसऱ्यांना विचारायचो, हे कस केलं हे कस केलं? ह्याच्यात काय काय टाकलं? पण आता युट्यूब मूळ एवढं सोपं झालंय ना की, सर्च केल की लगेच क्षणात म्हणजे माहिती हजर.
छान आहे ना. कधी कधी छान वाटत असं की, हो आणि तीच गोष्ट ते समोरच्याला न विचारता आपण केली हा त्याच्यासारखंच पदार्थ, हो मी पण बनवला खूप छान झाला हो ता तर मग, समोरच्याला वाट त ह तुला तर येतच नव्हतं, मग तू कसं बनवलं?
आता ते युट्यूब मुळ ना, सगळीकडं म्हणजे आता माहीत झालंय ना सगळ्यांना कि, युट्यूबला सगळेच माहिती मिळते. कुठली पण, कुठलं पण काहीही सर्च करायचं तर, युट्यूब कड असतच सगळं.
चांगल एखादा म्हण जे अभ्यासाची पण गोष्ट लगेच एखादं आपल्याला काही आडलं. आणि ते पण आपण टाकलं, तरी सुद्धा म्हणजे पूर्ण त्याच अ संदर्भ सहित स्पष्टीकरण करून आणि त्याचं उत्तर येतं तिथे
कसं व्हायचं आम्ही शाळेमध्ये असताना आपल्याला काहीतरी पाहिजे असेल तर आम्ही मग ह्याच्यात जात होतो वाचनालय म वगैरे जात होतो तिथन पुस्तकं घेऊन त्याच्यामध्ये शोधून मग लिहित असायचो आता तसं नाही आहे, आता भाषण वगैरे पाहिजे झालं तर भाषणाचे पुस्तकं आणून आम्ही ती शोधून लिहित होतो आता तसं नाही मोबाईलवर टाकलं की लगेच लिहून सुद्धा येत
येत तुमच्या वेळेस हे होत. होत का आपल्याला प्रत्येक विषय. वेगळं गाईड असायचं बघा. हो ना.
हो आम्हाला पण होतं की ना तसं.
हो आणि आता बघा मुलांना किती म्हणजे अपडेट झालंय कि. ती सुशीला आलीये की त्याना म्हणजे मोबाईल वर. सगं ऑनलाईन उपलब्ध झालय. पण आपल्या वेळेस पुस. तक वेगळी घ्यायची. वह्या वेगळ्या घ्यायच्यात. आणि त्याचे गाईड वेगळेे घ्यायचे.
किंवा ते आय एम पी म्हणायचे छोटे-छोटे.
हो आय एम पी यायचे.
हो-हो ते होत आता नाही. आ आताच्या मुलांचा पन्नास टक्के अभ्यास मोबाईलवरच येतोय.
त्याच्यामुळे पण. मुलांना डोळ्यांना पण थोडं. त्रास होतोच की. मु लहान असतात ते मोबाईल मध्ये बघू. फोन.
बघून -बघून होय-होय ते पण आहे थोडा हा. हो-हायआहे सोडा.
चालेल-चालेल. बाकी व्यवस्थित आहे तुमचं?
हो आहे-आहे बघा तुमचं सगळं? वातावरण थोडं आभळ आहे थोडं ऊन आहे. बघू आता पाऊस. पडतो की काय होते बघूया?
समजतच नाहीये मध्येच पावसाचं वातावरण होतय मध्येच
ऊन पडते होय होय त्याच्यामुळे काहीच समजायला तयार नाहीय. बघू आता कधी पावसाळ्यात चालू होतोय.
ते तर आहेच, ठीक आहे. करा मग तुम्ही मला हो हो हो हो.